हां काय कराय लागल्यास ग.
तेच म्हणलं काय चाललंय विचारूया तरी काय काय स्वयंपाक झाला का नाही
नाही आता करायचं बघा स्वयंपाकला आता चहा वगैरे करायचं स्वयंपाकात नाही अजून तरी काही ठरवलं नाही हा
धपाटी कर करणार सगळं मिक्स घेत काय काय काय घेतलीस त्यात झपाट्यात
अ गव्हाचं पीठ डाळीचं पीठ तांदळाचं पीठ जरा सगळ्या मिक्स यायचं हा बाजरीच तेवढं नाहीये खरं बाजरीचं घातल्या आणि छान लागत
बादरीच फिटच नाहीये उरदाच पण नाहीय हो
तांदळाचं.
होय होय जरा घालतोय की तांदळाच
होय तांदळाचा पण जरा प हे होते आणि त्यात काय का जराची कटेत आहे ना हा आणि आम्ही पण ब मग छान लागतील आणि सगळं जरा तू जरा जरा करून भाजून खणी
हा हा
कडधान्य असं गळी कुठले असतील नसतील तेवढी कडधान्य नाचणी बिचणी जरा असं सगळं भाजून घेत ली क नाही तर पकायला पण हल का आणि दळून आणायचं ते जरा जरा घ्यायचं हे तुझं प्रमाणे ते ठेवायचं पण सगळंच भाजत येत ज घहऊ बिऊ सगळं म्हणजेच पण येते
हा हा
ते सगळंच भाजून घ्यायचं आणि त्याच बरोबर सगळी कडधान्य पण घालायच आणि नाचणी विचणी पण घालायच आणि दळूनच आणायचं क पाहिजे आणि सात सात ग कधी पण आप डब्याला मग कधी तर काय करू काय करू म्हणण्यापेक्षा आपलं पटकन केलं
चालते हो
आणि ती ताई ओतून करत नाही म ते आपल्याला धर्ड केल्या आणि
हा हा
तसं पण करू शकतोय का मग त्यात आपण हे काकडी किसून करत नाही काय त हा मग ते पण करू शकतोय का ते ीट रेडी असल की आपण काय पण करू शकतोय ना आणि आता इथन पुढं जरा लागतेच की
पण करू शक
सगळंच आपल्याला त बेस्ट पाय आता मी पण करूनच ठेवणार आहे ती भाजणी. म्हटल एक अर्धा किलोची करून ठेवली की नाही मोठेमोठे वर कडधान्य लागत्यात ग. लई लागत नाही सगळी कडधान्य पण जात्यात त्यानी भाजणी केल्यामुळे क नणी हलकं होतय ग ते पीठ म्हणजे पचायला एकदम असं होत नाही ना मग लाल तिकटाच करतास का कशाचं
त्रास लवंगी वापरायची नाही ग.
म सादी नाही नाही हिरवी आपली मिरची मध्ये आम्ही लवंगी आणत नाही. सोडा ढबु जरा जाड रातलेलीच आणतोय कि वो.
तीच आणता वय बायी अग ते ड ती बुटकी असते हिरवीगार. ते न लय त्रास होतोय. अगं पहिला पहिला झाला नाही तरी परत परत त्रास चालू व्हायला चालूच होत त्याचा. जळजळ नाही आणि दुख ते पोटात आणि पोटात असं हो ग जाळ लागल्यावाणी अस वेगळच काहीतरी होतय मला कनी आम मला आधी माहीत नव्हत हे प्रकार. ते खाल्लं का नाही पाणीपुरी खाल्लं एकदा पाणीपुरी वाले पण वापरत्यात.
होय होय हिरवी मिरची तसली. ते जास्त लागत नाही ना. तेवढंच आपलं घातलं की होत ना त्यांचं.
खरं तेच आपल्याला जरा परत जळजळल्यासारखं होत.
होतोय होतोय त्रास.
त्रास होतोय. त्या लवंगी मिरचीने हमकास आमच्या तर बघ एकदा लाल आपण चटणीत घात एकदा आणि मला असं ल मला त्यावेळी काय असं चटणी बिटणी मिरची बिरची काय कळत नव्हतं त्यावेळी.
हा
आणि घातलेली आईनी. आणि त्रासच व्हाय आला बाई काय खाल्लं ग नाही. त्याचा त्रासच व्हायचा. काय आणि प भाऊजींना पण कणी मुळव्याधचा त्रास चालू झाला. सगळ्यांना घरातल्या कायतरी कायतरी कायतरी त्रास चालू झाले. पहिल्यांदाच घातलेले आम्ही अस मिर चटणीत आणि घातलं आणि परत त्यांच ऑपरेशनच लागलं कि बायी करायला.
मग ते आम्हाला कळलं की, चटणीचा नाही चट मी लावंगी घातलेलो आम्ही.
हा हा
मग ते कळलं आम्हाला. आमची चटणीत बदल केलाय म्हणून ह्यो सगळ्यांना त्रास चालू झाला. मग ते कळलं य लोंगी खायची नाही. नाही लव आजीबात घालत नाही रे लवंगी देशी घालायची ग देशी तिकट असते की मस्त. आणि देशीच्या ते तिकटान त त्रास होत नाही ग.
हा हा
यान पित्ताचा त्रास चालू होत्यात बघ परत लवंगीन. लई जणांच अनुभव आहे तो. फिशर, मुळव्यात आणि काय काय काय काय असते कि ते सगळ्यांना ते त्रास चालू होत्यात. आणि पित्ताचा पण त्रास चालू होत्यात.
लागतेय मस्त चवीला जरा घातलं तरी बास वते परवडते.
होय होय
खरं ते आरोग्याला नाही बरोबर हम्, हॉटेलमध्ये त्यांनी तेच वापरत आसणार ग, गाडवालं अगो थोड्यात बा आपल्या आता पावशर जर साध आणली तर त्यात काय ग पटापटा लय घालायला लागत्यात आपल्याला चव याला, त्या दोन घातल्या तरी का लागतोय.
आणि एवढं असं झूनझूनतय का नाही नकोच वाटतय ते
त्याचा हात जरी कुठला आपल्याला लागला होय होय. हो बाई स्किन ला जरी आपल्या चेहऱ्याच्या कुठ पण लागला तरी आपल्याला ते चरचरल्यासारखं होतंय.
चरचरल्यागत
हम्म म आज काय मेनू भारी आहे बाई तुमच गरम गरम
अहो लय दिवस झाला आता नाहीये खरं लय दिवस झालं म्हणा लय दिवस धपाटे करूया धपाटे करूया मग म्हंटलं आता आज संध्याकाळी करूया हा तेच की
शक्यतो बघ की लय जण करतत अग आषाढात
हा आणि ह्यावेेळेस आता धपाटे
खायचच असतंय ग भाजलेलं पचायला हलकं पौष्टिक म्हणून ग ते त्याच त्याचा हे अर्थ पाऊस पण असतोय आता पाऊस नाहीये सोड पाऊस बंदच झालाय कुठ
काय ओ?
कापण्या करतोय की आम्ही!
करताय ह हा.
करतोय की आम्ही पण, तुम्ही?
हित करत नाही आमच्या माहेरी कर तात की ओ कापण्या हा तेच की बेद्राला आमच्या हिकडं नाही नाही आमच्या इथं पण बेंदराच्या वेळेसच करतात कापण्या.
पोरी नादायला गेल्यावर परत आणायला आषाढातन अशाढ पाळायला गेल्या त्यावेळी पण कापण्या आणि धपाट ते कळलं परवा मला तो आषाढ न्यायचा म्हन तळून अ नवीन प लग्न झालं. कानाय पहिला आषाढ तळून न्यायचा आषाढ तळायचा आषाढ तळायचा म्हणजे मला आता कळलं आषाढ तळायचा म्हणजे काय?
हा ह धपाटे द्यायचे असत होय होय.
वय वल्ल, आमच्यात बघा आज मस्त पैकी भाकरी आणि मेथीची भाजी दोडक्याची आमटी
ची व
आपल्याला खर आता हेच आवडाय लागलाय बघ तू
मला पण हे असलच आवडतय बघा ताई हे जी भा
फरक आहे बाई आपल्याला बघ का आता पोनां बघ कसं चमचमीत बाहेरच खाऊ वाटतंय आणि आपल्याला पण आधी वाटतच होतं का नाही खरा आधी आपल्याला पण पहिला आता आपल्याला काय वाटतय साध दच असुदे हॉटेलचं ते तसलं बाहेरच काय नको! आणि ते जे खाल्ल्यावर जे समाधान मिळतय ते दुसरं खाल्याव काय समाधान मिळतय. नाही नाही हे जबस खाल्ल तरी आपल्याला असं पोट भरल्या वाणी वाटतय.
वाटतय वाटतय!
आणि पोट पण भरतय व थोडं का खायना खरं पोट भरतंय बघा घरातल असले साध
काय तर नाही बाय बाहेरच किती पण खा मग काय आणि त्रास होत नाही ग काय?
हम्म तेच ते.
मग काय तर नाही तर आता आणि पोरांना आवडते आता हा म मी मग तर म्हणते आपलं पण आधी आवडायची की ग खरं आता आपण पण म्हातार झालो की काय
अ हा
खरं बाई हेच बरं वाटतं ब काय पण म्हण तू
साध सुध जेवन आम
साध सूद जेवायचं आपलं आणि ते भारी वाट
करतच नाही ती तसला वो मटकीच्या डा डाळीचा तुम्ही करताय
करतोय की लव लोखंडी याच्यात ना
हा लोखंडी काळा ताव्यात करत्यात बघा कसला छान लागतय
मग
नाही ती मटकीची डाळच आणली नाही लग्न झाल्या पासन इथ हा तुरी तुरच्या डाईचा जरा चवीत फरक लागतोय की बघा वो मटकीच्या डाळीचा कसा लागते की नाही डाळकांदा तस नाही मग मी माहेरी गे गेले की नई तसलाच कराय लावत्या. मटकीच्या डाळीचा डाळकांदा दनवडीच कालवण हा हा हा तसलच मग कराय लावते मी ते हम्म मोदकाच कालवण
कालवण
ते तर लई मला आवडते गेले की मी कराय लावतेच ते करतय की तीकडच की गेलावर इथ शिकू खातच नाही पहिल्यांदा हा म्हणजे हे झा क नाही डिलिव्हरी झाल्यावर सासरे आमचे बघायला आलते हो मला मग आदणवडीच कालवण केलेलं होत आणि मग आमच्या सास सासरेनी खाल्लेल कस
हा
काढल्या रस्सा बर
अगं बाई त्यांना वाटल्या असल वडीच घालून दिले की काय
हा असलं तरी खाल्लंच नाहीत वड्या आवडलंच नाही त्यांना
होय ते भिजलेलं आवडलं नसल गं आपण लहानपणापासून जे खाल्लं
हा आवडतंय ते आहे मात्र खर बर का
खर्रच आहे तू बघ तो एकादाच पदार्थ अस असतोय की बाबा तू सगळीकडच आवडत
हा आडतयं
आता ते मराठवाड्याकड नाही ते चिरमुऱ्याच काय तर करत्यात बग पोह्या क केल्यावाणी काय गं ते म्हणायचं
लापशी नाही लापशी पण नाही हो काय सुशिला सुशिला सुशिला म्हणतात त्याला
काय ते तिथं आवडतयं बई
आमच्या इकडं पण करतात बघा त्या म्हणजे तिकडच्या भागातल्या होत्या आमच्या इथ रायला माहेरी
हा म्हणून करत असतील नाही तर आपल्याकड करत नाही इकडं कोण नाही त्याना पित्त होतय म्हण पोह्यान जस पित्त होतय कनई
ते खाल्ल की पित्त होत नाही आणि टेस्टी पण लागतय ते हा होय खाल्लय की ते चिरमुर जरा जास्त दिवस राहिल्यावर चिमत्यातच मग कुठं कोण खात पण नाही ना मग त्याचं ते करायचं कारण ते भिजवूनच घ्यायला लागतयं हा पोहे कसं भिजवून घेतोय तसं ते पण पाण्यातन काढायला लागतेयच हो
ते पोह्या सारखच फक्त ते चिरमुऱ्या पोह्या एवजी चिरमुर वापरतोय
हा असं करायच
नाही वाटलं तिझशी बोलून जरा ऐक झा
हा हा चालते चालते करत जाव असच फोन
होय होय ठीक आहे करते करते हा ठव का हा